हा बोल क
काय करतेस?
काय नाही आहे बघ बसले आता चहा पिऊन तू
होय मी पण बसल ते म्हणलं फोन करूयात. काय चालय तुमच्याकडे पूर वगैरे काय येतो का ग.
हा येतो की जास्त पाऊस पडला की येतो.
येतोय तुमच्या घरापर्यंत येतोय
अ नाही घराच्या जरा म्हणजे एक किलोमीटर लांबपर्यंत येतो.
हम्
पण जास्त पडला तर येतोय होय पण जास्त पाऊस पडला तर आम त्या घरी पण येऊ शकतोय हो जवळ आहे ना नदी आमच्या पासून इथून हा.
पुरामुळे खूप हाल होत. येतोय की तर घरात
म म
पुरामुळे होय डायरेक्ट घरात पुरामुळे लिहाल होते इकडं त्यामुळे पूर् नको नकोसं अडथय पाऊस नसला तरी प्रॉब्लेम असतोय असला तरी प्रॉब्लेम असतो
प्रॉब्लेम होय
मगयचं काय न नव्हतं त्यावेळे असं म्हणतो ते पाऊस पडू दे खूप हलवा्हायला लागले नाही आणि आता
क ते नको
वाटते नकोर एवढाच बस का काय हाल होते ना पुरात खूप सगळ्यांचं
सगळ्यांच होतय कारण पूर्ण सगळे विस्कटते
होय सगळीकड जाऊन इकडं तिकड जावा
सगळं बंद काम बंद हे बंद सगळं बंद
त्यात लहान मुलांचं आजार मोठ्या व्यक्तींच त्यांच तर लय हाल होते
हो मेन म्हणजे कपडे वाळत नाही हा मोठा सगळ्यांत त्यात आणि लहान मुलं हा लहान मुलं असली तर ललेच
त्यांना तर बाहेर जाता येत नाही कुठं हो नाहीच की नाही खूप घरात फक्त बसायचं
अ
आहेत मग ते चिडचिड करतते मग त्याच्यावर बाकीच्याचीी चिडचिड
सगळ्यांची चिड आणि तो पसारा भरा इकडून त्यां त्यांच्या घरी जायला राहायला जावा त्यांच्या त्यांच्या घरात जास्त गर्दी झाली की दुसऱ्यांच्या जावा
होय पूर येऊन गेल्यानंतर आणि त्रास वेगळा असतोय
होय येऊन घर धुहा होर कपडे सगळे दुहा हो लेस लेस त्रास होतोय तो
होय ह् काय करायचं सगळीकडे येत तरी या्यावेळी नाही पुराच एवढं ना बण पाऊस थोडा येऊन गेला तरो गेलाच थांबला पाणी आणि ओसरायला होय होय नाहीतर आणि दोन दिवस पडला तर आलाच असता पूर
हो आलाच असता सगळे रस्ते बंद कुठं जायचं नाही कुठल्या गावाला नाही जायचं कुठं जायचं नाही काय नाही आपलं घरातच बसायचं
आलाच असता पण आणि आता पाणी ओसरायला लागले खरं स खूप नदीचं खाली पाणी गेलं आता कडकडीत उन्हाळत असल्यासारखं वाटायला आगले
पावसाला गायबच झाला ह ल खर लोक घाबरले एकदमच एवढा पाऊस पडला
आला होय चार हम्म चार पाच दिवसातच पाणी कि वाढायला लाग नव्हत सगळीकडे असं वाटायला लागलं की आता आत्ता जायचं कि उद्या जायचं बरं होय तसच सुरू होतं तर मग काय आणि एक दिवस नाही पाऊस आला की आणि परत हाय त्या लेव्हलला गेले
होय फास्टच वाढलं आणि फास्ट कमी झालं
होय न्यूजला तेच पूर पूर आणि पूर
दुसरं काय नाही
त्यावेळी चालू होतं दुष्काळ पडलाय पाणी कुठेच नाही पाणी ज पण वापरा हे करा ते तर आणि पाऊस चालू झाला जे चालूच
एकदमच थांबायचं नावच नाही त्याच चार दिवस दिवस रात्र अस चालूच होता तो
पहिल्यासारखं
परत उन्हाळा चालू चार दिवस उन्हाळा चार दिवस पावसाळा
पण ह्यावेळी दरवर्षी अस म्हणजे पू जास्त आलेला असतोय कुठे हे झालेलं असतं
होय सगळे रस्ते बंद असतात असं काय झालं नाही एकदमच पडला एकदमच शांत झाला ह चार दिवसातच चार दिवसच
होय म्हणजे पाऊस आल्यासारखाच
तेच की चार महिन्याच सगळं हे
चार दिवसात काढलं को नाही जुलै ऑगस्ट असतोय पूर नेहमी ते ऑगस्टच्या एंड ला मग म्हणजे फर्स्ट त्याच्यामध्ये संपत असतो मत येतोयच की हा
ह
खर हल नाही त्या पुरात ते पायाला हा जखमा होत्या माणसांच्या ते सगळं ल हाल होते त्यांचं
तो आता कुठला आता झाला सुनेचा पाऊस झाला मग काय सास कुठला म्हातारा पाऊस येतोय
ते कसले पाऊस भरपूर असतेत नावत
हा त्यांची नावं ती जु लोक ुक आता ठेवतात कि तरणा पाऊस म्हातारा पाऊस हा घडतोय त्यांना माहित असते ना थोडं ते पहिल्यापासून त्यांना आता माहिती झालंय ते
ते होय असे म्हणत असते त्या आपल्याला काय माहत नसते आपण हा हा म्हणायचं आणि सोडून दयच
सोडून द्यायचं आपल्याला काय माहत नाही र तरणा म्हातारा सुनीचा पाऊस
काय म्हणयचं आणि सोडून द्यास
हा
ह
हे म्हणतात आता म्हातारा चालू झाला हा आपल्याला काय माहित नसते ते म्हातारा चालू झाला असून हा त्यांनी काय बेड बेडकीवर आहे आणि काय हा हिच्यावर आहे गाडवावर आहे मोरावर आहे असं म्हतात की पूर्वीचे लो
होय म्हणतात की
हम्म् आपण कधी ते अस विचारण करत नाही क त्यात त्या मलक्षमीच्या कॅलेंडरमध्ये एवढं सळं दिलेलं अस
दिली न असते आता कॅलेडर बघणं पण तेवढं होत नाही हा अगोदरच्या माणसाना सगळं ते पाऊस पडाल्यावरच कळतोय हे असं आहे तसं आहे आता आपण कॅलेंडरमध्येध्ये असून सुद्धा बघायचं होत नाही तस
बघायचं तारीख वार माहित नसते आम्हाला रोजची
कुठलं ह बघितल्याशिवाय कळत नाही
आप आपण आपलाच वाढदिवस आणि आपलंच हे वि र चालय काम एवढं काम वाढलंय की ते नकोच झालय.
हम् कोतरी
सकाळी उठायचं ते चाललं आपलं काम चालू रात्री झोपे पर्यंत कामच
आणि पर दुसऱ्या दिवशीच रुटीन हय तसच
हा कुठला वार आहे कुठ? कुठला दिवस हे पण आता थोड्या दिवसाां उठवायं हातवायचं बंद होईल.
बंद होईल तसच झाले. परिस्थितीच तशी चालू आहे आता.
होय बाकी आणि काय म
काय नाही मी मानत तेच म्हणलं काय पुराचं मध्ये चालू झालं. बंद झालं तिकडे वगैरे येतय का बघूया म्हणलं.
हो आमच्याकडे पण येतोय पूर पण दोन हजार एकवीस ला तर जास्त चालेला दोन हजार एकोणवीस पेक्ष दोन हजार एकवीस ला जास्त आला.
जास्त आला होता हा. अगोदर नाही मला पूर हा हे पण माहित नव्हता आम्हाला पूर बघायला जायला लागत होत.
आम आमच्याकडे नदीच नव्हती.
आमच पण तसच आहे इडे मग आल्यावर मराच माहित झा खर आल्या. पासून तर इकडे एकदाही पुर आलेलं नाही आहे.
हा आलेला मी इकडे आल्यापासून दोनदा पूर बघितलाय.
होय मला तर बघायलाच मिळालेलं नाहीय तिकडं बी त्यासाठी आहे.
रोज पाणी बघायला आपला यात्रेला कस. जस रोज आम् पाणी बघायला जात होतो फिरायला पण ह ते. वेगळीच मजा होती हा सगळी गँग सगळी महिला मंडळ सगळी एकत्र यायची लहान मुलांना हा बघायला जायला
पुराला पुराला.
तेच कि सगळ्या ग त्या घरात पण काय काम नसते सगळी येत. आपले बहेर लहान मुलांना सुट्टी असते शाळेला त्यामुळे त्यांना घ्यायचं त्यांच पण टाइमपास होत. ते आपला पण वेळ जातो तेवढा जायचं फिरून बघून. हा आम्ही तर काहीतरी खायला पण घेऊन जाततो होतो तिथ. जाऊन बसून खाऊन वगैरे येत तो हा
त्यांची इकडे पूर येत नाही ना त्यांना त्याचं लई असं क्युरेसिटी असं.
हा आमच्याकडे येत नाही ना त इकडे येतेय म्हटल्यावर आम्हाला बघायला जायचं जी वस्तू
होय. आणि जिथं येतोय ना त्यांना माहित असते की काय असते आणि काय नाही ते म्हत ते होय त्यांचं इकडचं वेगळं आणि त्यांना वेगळं
आपल्याला मजा वाटत असते पण ते त्यांना टेन्शन आलेलं अस
आलेल असते काय करायचं कुठे जायचं किती दिवस येणार पूर घराात कस होई नाही खूप हाल झाल होत. एकवीस ला वगैरे ना पुरात माणसांचं
एकोणीस पेक्षा एकवीस ला जास्त झालं पण कस एकोणीस ला म्हणजे लोक सावध झालीत ना एकोणीस ला आल्यानंतर त्यांना कळलं. पाणी वाढलं की आपण कुठ तररी सुरक्षित
जायला पाहिजे पण त्यावेळी जरा माणसं जास्त घरातच राहून राहिल ना. जायचं बाहेर नाही मग त्यामुळे ते बाकीच्या त्या हम्म त्यामध्ये बाकीच्याना पण त्रास झाला त्यांना काढण्यासाठी. परत त्यांना खायला द्यायला किती हाल झाले सगळ्यांचे अडकून बसले मग. येत, ते बोटीन काढले. ते जायचं नई, येणार नई येणार नई म्हण बसल्यामूळ.
होय आम्ही पण अडकूनच बसतो सगळीकडन. सगळे रस्ते बंद होत तात आम्ही मध्ये बसतो. आम्हाला पण बोटीनं किंवा असं हेलिकॉप्टर त्यांनाच घेऊन जायला पाहिजे वरती
होय
अशी परिस्थिती आहे आमची पण सगळीकडून नदी आहे ना चारी बाजून होय चारी बाजून नदी आहे हो चारी बाजू
हा हा हा आमच्या तर आम आलं की हम्म आमचं तर बाजूला त्यामुळे प पुर येत सुरुवात झाली म्हणजे पहिला पूर इकडल्या गावातच.
होय नदी नदी का. असल्यामुळे ते लगेच नदीच्या जवळ गाव असेल की ते लगेच त्यांना.
हम्म आणि रात्रीत पण येतोय ना एकदा ती गेल्या वेळी ते एकोणीस ला का एकवीस ला एका रात्रीत आला
हो एका रात्रीत. आणि एकदम एवढं फास्ट पाणी आणि त्याला एवढा वेग असतोय जास्तच वेळ असं हो मग
हो ते पटपट कुणाला काही त्यावेळी सुचलं पण नाही म्हणताहेत काय होते काय कळत नाही म्हण त्यात कस ते काय घ्यायचं आणि काय नको असं करत्यात.
आपला जीव महत्त्वाचा असतोय तेव्हा आपण एकदा कधी इथन सुरक्षित बाहेर जाऊ असं वाटत असे लोकांना सगळ्या हम् तेच आता ह्या वर्षी तरी नाही आहे बघू आता काय होतय. आता तरी पाऊस थांबलाय एकदा जरा हा जरा हेच जाऊन झलक दाखवून गेलेय बघूया आता परत काय होतय.
अजून पण पडायला पाहिजे होता थोडा जरा म्हणजे अ पूर नको यायला. पण थोडा पाऊस पडून बाकीच्यांच हे
होय आता नाही पडेल की अजून आहे की दोन तीन महिने आहे पाऊस- पडेल आता
पूर्ण महिनाभर -
होय आता महिनाभर चालू असणारच चालेल हा बोलकी
नाही आवाज कट होत होता ग म्हणून म्हणलं चालतय चालतय. बघ कर परत म्ह.
हा चालेल करते घे फोन- मुलगा का बोलवत आहे बघते हा चालेलं.
ठीक आहे हा हा ठेव.